हॅलो हा सुप्रिया आताय बघा ती आधी ज्यावेळी गेलेली ना त तीकड सो तीथ अ मेडिकल क्लनिकल रिसर्चल चालू होत इथ पण क्लनिकल रसर्च करत होती तीकड पुण्याला गेल्यानंतर पण क्लिनिकल रिसर्च जच जॉब लागला. त्याच्यानंतरि काय वाटलं. कुना शोक तीनं तो जॉब सोडली चांगल्या पेमेंटचा. जॉब सोडली म्हणजे तीला स्टारतींग वीस पासुन चालु तीस पर्यंत पोचलेली ती. ते सोडली. तिन सत्तरा ऐंशी आय थंक नव्वद हजा या रुपये घालून नवीन कोर्स
हा
आणि मग ती आता मेडिकल कोडिंग करतीय. आता सध्या तिलामध्ये तीस हजार रुपये पेमेंट देतात.
बारी हाय की. ते ऑनलाइन असते, कि तिथं जायला लागते.
तिज ऑफलाईन आहे. जाती जॉबला आणि रेणुकाच मात्र ऑनलाईन चालू आहे बघा. ती मिर्जेतच असती ना.
मेडिकल कोडिंग ऑफलाईन ऑनलाईन करता येतय
होय. रेणुकाच बँंगलोर असतय की असतय तुम्ही तुम्ही त्याच्यासाठी स्पेशल कोर्स करणार असाल तर अदरवाईज नाही म
स्पेशल कोर्स कोणता असतो, मेडिकल कोर्डिंगचाच.
हा सी पी सी एक्झाम क्रॅक करायला लागते. सी पी सी अमेरिकन बेस्ड एक्झाम आहे. ती क्रॅक करायला लागते. म्हणजे त्यांचे टर्म्स मेडिकल अ फिल्डमधले त्यांचे टर्म्स म्हणजे पूर्ण जगात नेक्स्ट तट केले असलेमुळे त्यांचा कोर्स कंप्लीट करून अ ते हे करायला लागत, म्हणजे अस्थमा अस्थमाला त्यांनी अ तीन महिन्यांचा अस तोय. आणि सी पी सी म्हणजे हा सी पी सी ती आय थिंक माझ्या मते आपलं मोठं म्हणजे काय मला सांगायचं पाच अ तीन अडीच तीन हजार पानांचं पुस्तक असेल.
बर
म त्याजे आता अस स्थमाला एक कायतरी त्यानी न्यमरीक कट्स दिले असतील. ए ट्वेंटी फाय किंवा ए थर्टी सीक्स वैगेरे असं काय तरी तर ते अस्थमाला ए थर्टी सीक्स म्हणजे अस्थमाच हे कळल पाहिजे, हा आता अल हा हा आता अल्सर झालाय, तर तो डी, ओ डीनलं आहे काय इन्स्ट्रेटिन म्हणजे इन्स्ट्रेन कुठल्या पार्टला झालाय. त्याच्यावर त्यांचा नवीन न्यूमरीन असलं तुम्ही त्या न्युमिरीकला बरोबर कळलं पाहिजेत तुम्हाला की तो कुठल्या एरियास
बर म हे अ मेडिकल कोडिंग कोण कोण करायलय सुप्रिया दिदी आणि
करतीय
हा अय आणि ती क्रॅक झाली. पेपर द्या ते परीक्षा
नाई गे गीत गीतानं केली नाय ये सी पी सी रेणुकान केली नाही ये रेणुकान कस डीग्री झाल्या झाल्या ती बंगलोरला गेली म एका कंपनी सोबत त्यांनी करार केलेला की तीन महिने तुम्ही आमच्याकड शिका मग तुम्ही आम्हला आमच्यातच तुम्हाला तुम्हाला कामाला घेतो.
हा हा
मग ती स्वतःच्या खर्चानी तीन महिने बंगलोरमध्ये राहिल्या. म्हणजे विचार करा किती खर्चा आला असेल आणि तिन कंटिन्यू कोर्स. केला आणि त्यांच्याच कंपनीत ती लागली. रेणुका म्हणजे ती सहशीलता तीजी. चांगली टी टिकली ती टिकून राहिली, आता तिथं तीन दोन वर्षे तरी. केली. आ ती मिेरजेत आहे. तिला चांगलं चाळीस हाजार पेमेंट आहे. वर्कफ्रॉम होम आणि गीताच कस. गीताचं कस झालं तिचा नवरा आधीपासूनच होता पुण्यात एका कंपनीत. आय थिंक मुंबई नाही पुण्यात हा मुंबईला मुंबईला. कंपनीत होते त्यांच्या ही. लिंक तृती लगेच लागली सहा महिन्यातच. मग तिला कंटिन्यू मग तीने कस ज्याचं सीपीसी. पगार घेऊन शिकवत, शिकवत. पद वाढवतात असं. मग गीताच आणि रेणुकाचा असंच नाही खरंच मी तुम्हाला
तुम्हीं सांगिलेला सोडा मला हे मेडिकल कोरिंग बद्दल पण आमच्या फीलल्ड मधली लोक करतात हे माहित. म्हणजे लोकांना माहितच नसेल कदाचित मेडिकल कोडिंग असतयं ते. मीच तुम्हाला म्हणलं नाही काय मला हे. पहिल्यांदाच म्हणजे मी ऐकलंय ते
हम्म आणि इवन तुम्हाला का सोपं जाईल सांगा रुतुज्या दीदी कारणं की तुम्हाला मेकॅनिजम प्रत्येक अवयवांचं म्हणेजे, प्रत्येक सिस्टम चं माहित असणार ना. ब्रेन कसं वर्क करतय हार्ट कसं आता ऍक्च्युली हे सगळ्यां ना माहिती असत्य पण तुम्हाला डीपली अगदी कॉन्फिडन्सली तुम्ही सांगू शकता की या त्रीयाळी ते वे वैगेरे असं जर तुम्हाला तसं ते रेग्युलर हाताखाली आहे. तुमच्या ब्रेनमध्ये ते साठ ते काय सगळं तर ते तुम्हाला ते जास्त सोपं जाईल, हम्म मं आता ते तुमच्यावर डीपेंड ऑनलाइन ऑनलाइन कोर्सेस. हे तर सगळं बी कम्प्लीट करा, सरळ पुण्या मुंबईला जावा.
बर
मग तिथे ऑफलाईन कोर्सेस पण घेतील. त्यांनी ते ज्यांच्याकडे पोच असतात त्यांनी तुम्हाला सीट्स पण अवे्लेबल करून देतील त्यांची पेमेंट दिल्यानंतर. पेमेंट इन द सेन्स कोर्सची फी दिल्यानंतर
अच्छा
ह् असय आहे आहे ऑनलाइन पण आहे.
बरबर करायला काय हरकत नाही.
बघा ते फील्ड बघा घरातल्या घरातल्याना पण पटायला पाहिजे ना खरं घरातले म्हनार एवढं बीएचम केल्यास ज दवा णा काडाय सोडून
नाही नाही दवाखाना कुठं काढायचा लगेच मला त्याचा काही संबंध नाही प्रॅक्टिस प्रॅक्टिस काय जॉब आमचा तो एक खोळ्यासारख जाऊन बसायचं मवो फिरा फिरा फिरा माहतीय सगळं हेक्टिक असं हॅरस करून टाकत मेंटली म्हणून तर तुम्हाला विचाराले ना ते काय असते. सगळ्या गोष्टी माहीत असल्याशिवाय डीसी जन घेऊ नये.
हो
घरच्याना माहिती आहेवय मेडिकल कोडिंग काया आहे, काय नाही.
नाहीच की.
त्यांना माहीत झाल्यावरती पण हा म्हणते. मला काही नाही म्हणत नाहीत सोडा
ते तर आहेच आणि कम्प्युटरवर बस हम्म तेऽऽ काय असतंय स्पेशिअली काम काय असतंय माहितीये, की बा आपली मेडिकल हिस्ट्री जपून ठेवणं हे मेडिकल कोडिंग च मेन एम असतंय. आणि मोस्टली आपल्याकडे अजून ती कन्सेप्ट जास्त नाहीये, ते परदेशातलं कसं त्यांची रिपोर्ट्स असतात, आता तुमच्यांनी कधी रिपोर्ट केलं समजा, इन केस तुम्हाला अस्थमा आहे, तर ते ह्या ह्या पेशंटना हा अस्थमा आहे त्यांना ह्या गोळ्या दिलेत. हा जो रिपोर्ट आहे ना, हा फक्त तर कोड करून ठेवायचंय तुम्हाला.
हा
हा मग तेऽऽ त्या पेशंटचं नाव त्याच्या खाली त्याची व्यवस्थित मेडिकल हिस्ट्री काढायची. अन् ती फक्त न्यूमरिकल्स मध्ये घालायचे असते जे तिथे रिटर्न फॉर्ममध्ये देतेत. मग हे फॉर्म मग किंवा हे अर्ज असतात ना, ते अमेरिकेतनं येतील. बँगलोर मधून तुम्हाला येतील, हैदराबादमधून तुम्हाला येत कुठूनही येतील. मग तुमची कंपनी ज्या देशांसोबत ज्या बाहेरच्या फॉरेन कंट्रीमधल्या देश च्या सोबत टाय-अप केलेल्या असतात. त्यांना तिकडनं ते स-स-सगळं पुरवलं जातंय कच्चा माल. मग तुमची कंपनी त्याला
आ सगळं जे काय आहे ना, ते आरोग्य ह्याच्यातच कराय कळंना मला, म्हणून माझी धडपड झालय की कुठ काय काय चालूय, मला माहित नाही आणि मी मी हेच धरून बसले की बाबा आता हे अम्म आमची एक बेसिक कन्सेप्ट काय असत्या, बीएचएमएस झालं चला, एक कोणता तरी सहा महिन्याचा कोर्स करणार ई एम एस वगैरे. इमर्जेन्सी मेडिकल सीसीएमपी असत्या आणि काय काय असतंय. ते करणार पण आम्ही ते सगळं जॉब करतच करणार ना. जॉबमध्ये काय असते? पेशंटला बघणे ऍज अ डॉक्टर डॉक्टरच्या म्हणजे डॉक्टर अवैलेबल नसतात म्हणून आम्हाला ते हँडल कराय लावतात एवढंच. पण ते हरॅस करून टाक त्यात सोडा मेंटली ते माहित आहे मला.
पण आता तुम्ही सहनशीलता तुमची वाढवायलाच पाहिजे कारण त्याच्या व्यतिरिक्त काहीच नाही तुम्ही जर तिथं टिकत असाल
हा ते आहे सोडा त्याच काही विषय नाही ते आम्हाला ते म्हणजे मी तुम्हाला फक्त एक सांगालय की आमची डायरेक्शन फक्त एवढीच आम्हाला माहित असते त्यामुळे बाकीच्या गोष्टी पण माहिित बाहिज
बरोबर बरोबर.
ते जॉब तर करणे आम्हाला भागच. त्याशिवाय आम्हाला पर्याय नत हा आ मी. नशिप ला करणार आहे ोडा.
् हम्म मग तुमची फायनल. जून मध्ये आणि मग फोर्थ इयर कम्प्लीट कधी होणार डिसेंबर.
नाही नाही नाही फायनल एक्झाम झाली की नाही. दोन महिन्यांनी रिझल्ट येत. ते. आणि तीन चार महिन्या- इंटर्नशिप चालू होत्या- म मी- काय म्हन, म्हणजे काय करणार आहे? एक्झाम झाली की नाही- अ राहायला जाणार हाय- बला पुरला. झाल्यावर -एक आठ पंधरा दिवसांनी जॉब करत बस- सुट्टी खाणार नाही आम्ही एक्सपिरियन्स येणार ना मला? आता हे एक वर्ष माझं फायनल इयर कसं गेलंय तुम्हाला माहितच ये हात मोडल्यात आजारी पडल्या-
हा.
काहीच काय गेलोच नाही तर मी ऑब्झर्वेशन ना गेलंय का काय केलंय काहीच नाही- काय स सगळं विसरल्यासारखं झालंय. काही ना काहीतरी करायला पाहिजे. म्हंजे यावर्षी एवढंच- मग इंटर्नशिप चालू झाल्यावर- जरा हेक्टिक असतं. ते आठ ते एक आम्हाला कॉलेजमध्ये जावं लागतय- आठवड्यातून दोन वेळा- मला इव्हनिंगच्या ड्युट्या असतात म्हणजे दोन ते आठ वाजेपर्यंत. त्यामुळे तिथं राहणं भागच. काय -
हम्म हम्म हम्.
दरवेेळेला फ्रेंडच्या रूम वर राहतो. म्हणून कुठं काय? नाही चालत हो आठवड्यातून दोन वेळा- तर राहावं लागतय मग ते ओनरला चालतय की नाही काय माहि-
हो एखाद्या वेळेस ह्यानी पण एक्सक्युज देतील पण दररोज कसं तर म्हणजे-
आणि येऊन जाऊन होत नाही हो येऊन जाऊन चुकऊ वाटतय मला तर कॉलेज आता बाास झालं मा चार वर्ष केलय. त्या आठ ला म्हणजे आठ- थम्पिंगला जाय लागतय कॉलेजमध्ये- - कॉलेज मधून दुसरीकडं आ मला हॉस्पिटल असतात ना तिथं जाय लागतयं. बरोबर आठ वाज - - ता. थम्पिंग लागतयं. मग त्यामुळं ते ते एवढं करायचं नाही आम्हाला काय
बरोबर बरोबर.
त्या विचार करा करालय करालोय नाही केलाय.
मग काकी काय म्हणल्यात?
हा हा म्हणल्यात. त्यांना माहितच आहे मी जाणार हाय. त्यानी पण राहा म्हणलंय त्यानी म्हणाला एक वर्ष तरी राहा यलाचं पाहिजे तुला.
होय.
कधी येणार मग?
बरो बरोबर.
हे संपलं की झाल त्याच्यानंतर आमची लाईफ सगळी जॉबमध्येच अस - - आहे ना.
बरोबर.
ह्या इंटर्नशिपला अभ्यास वैगरे काहीच नसतोय. मं.. ग ते एकपिरियन्स घेत बसलेला बरा हाय. घरात येऊन सगळं... वेगळंलंच होतय.
कशी.. पळुन जातोय आपण? ते माग असं चाबूक घेऊन कोनतरी लागलं ना, ते - ते माणूस ऍक्टिव्ह राहतंय.
तेचकी, असं घरात कस मी येनार - - कंटाळा आला म्हणून झोपणार, झोपणार नाही सोडा मी. इकडं - तिकडं करणार, पन मला अभ्यास करू वाटत नाही. काय नही कु कुठं जाणार नाही मी, एकदा घरात आलं कीं जाऊच वाटत नाय कुठं.
बरोबर, आणि आई इच आईच घर म्हणल्यानंतर मग ते निवांतच. असं होतय हः हः व्ही येनार हा.
व्हय आता बास कीं, कंफर्ट झोन वागा सोडाय पाहिजे. नही तर होत नाही. प्रगती होत नाय. तेच. त्यामुळं जायचं हाय.
हः हः हः हः हः हः हं. अम, हा बरं, बर चालतंय.
हा.. हा.. हा चालतंय आता नाही ना दूस ट्रबळ. काय आहे? चार झाले बगा.
चारच झाले?
हा..,..
अजून हे काय? थांबा.
ख.. होय चारच झाले, बरोबर.
हं ठेवते थांबा. करते, हं